नमस्कार.
हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही.
मस्त मजेत आहात आम्ही तुम्ही कसे आहात.
बस बस छान चांगलं चाललंय बस आपलं रेग्युलर रोजची कामं चालली होती. पण आजकाल म्हणजे असं थोडं बाहेर गेले होते थोडं सामान वगैरे घेण्यासाठी पण खूपच पोल्युशन झालंय नाही का हो आजकाल म्हणजे रस्त्यांवर गेलं तर हो खूप धूर असतो सगळीकडे पल्युशन सारखे तेच असे म्हणजे वेगवेगळ्या धुरांचे वास हेच असतं फक्त आणि गरम पण खूप होता आजकाल हे की नाही.
हो हो खूप होत धूर गाड्यां वाहनांमध्ये म्हणजे वाहनांमुळे पण प्यु खप आहे त्यामुळे आपण झाडे. ज म्हणजे प्युशन होणार नाही आजकाल लोक झाड लावत नाही झाड तोडतात. त्यामुळे पक्षी पण कमी व्हाय लाग. आणि पोल्युशन पण वाढायला लागले त्यामुळे आपण झाड लावली पाहिजेत.
हो हो. म्हणजे आता येता जाताना आणि आपल्या रस्त्यावर असं कुठल्याही रस्त्यावर जातो मी युज्युअली सगळीकडे कन्स्ट्रक्शन साईट ओपन झालेत. आणि कन्स्ट्रक्शन साईट जिथे चालू आहे ना, तिथे तर म्हणजे विचारायला नको एवढी मात व धूळ अस आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे झाड तोडून तोडून म्हणजे इव्हन आता पूर्वी काय करायचे. कि रूल होता की जरी तुम्ही झाडं तोडली. तर तुम्ही बाहेरच्या आपल्या म्हणजे कंपाऊंडमध्येध्ये झाडं लावली पाहिजेत. पण आता आजकाल तुम्ही बघताल ना क्स्ट्रक्शन कुठे कंपाऊंड मध्ये पण झाडं नसतात काही नाही ते छोटे छोटे असे हे लावतात फक्त म्हणजे मोठी मोठी झाडं तोडतात जी खूप अशी आपल्याला नाही का म्हणजे सावली देणार असतात झाड अशी
सावली देणारे असतात काही झाड फळे देणारे असतात काही झाडे फुलं देतात. झाड लावण खूप म्हणजे झाड लावा आणि जगवा हा संदेश पर्यावरणासाठी संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाच आहे आणि झाडे मानवाला प्राणवायू देतात अन्न औषध देतात लाकूड सावली असं खूप काही गोष्टी देतात वातावरणाला आणि ह्या माणसाच्या गरजा पण पूर्ण करतात लाकूड वगैरे दिल्यानंतर तर आपण त्या चुली मांडून चुलीवरती स्वयंपाक करू शकताना हे पण एक गरज भागलीच ना माणसाची
हो हो भरपूर भरपूर गरजा भागतात आता पूर्वी बघा झाडं म्हणजे झाडाच्या सावली खाली पटकन एखादा माणूस जाऊन उभा रहायचा. उन्हाच्या वेळेला किंवा पावसाच्या वेळेला पण आता तशी झाडच राहिली नाहीयेत. कि जिथे जाऊन म्हणजे माणूस नाही का असा उभा राहून छाया घेऊ शकतो.
संगोपन कर तितकंच आवश्यक आहे उगं झाड लावलं आणि ते वाळून गेलं. झाड लावल्यांतर आपण त्याच संगोपन करायला पाहिजे त्या रोजच्या रोज वेवर पाणी घालायला पाहिजे त्यामुळे ते वाढतं आणि त्याचं जीवन पाण्यावर तरी आहे ना.
हो आणि पाऊस म्हणजे म्हणतात ना की जर तुम्ही झाडं लावलात तरच पाऊस तुम्हाला मिळेल. झाडं लावली तरच तुम्हाला पाऊस पण मिळेल तुम्हाला म्हणजे कारण की आजकाल बघाद म म् ध्ये अस झालं होतं की पाऊसच पडत नव्हता तर तेव्हा म्हणजे अस म्हणत ग्लो ग्लबल वॉर्मिंग वगैरे असं झालंय कारण की झालं नाहीये. मग झाडं नाहीय आहेत हे का नाहीय आहेत हे आपल्या लोकांमुळेच नाहीयेत ना म्हणजे मनुष्याचेच सगळे हे केलेल्या गोष्टी आहेत ना की बा क बिल्डिंगा म्हणा हे एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या उभ्या केलेल्या आहेत त्यांच्या कम्प्यारिजन ते झाडं तेवढी लावली नाहीय आहेत.
आणि झाडांचं महत्त्व बघायला गेलं तर झाडे हे आपल्याला मानवाला ऑक्सिजन देतात. त्यामुळे हे झाड लावली पाहिजेत रोजचा आपल्याला ऑक्सिजन भेट तो ताजा ताजा त्यामुळे झाड लावायला. पाहिजेत तसंच बघायला गेलं तर कार्बन डाय ऑक्साइड पण शोषून त्या प्रदूषण कमी होतं ना. झाडं लावल्यानंतर त्यामुळे झाडं लावायला पाहिजेत आणि पाऊस पडण्यास मदत करत. झा लावल्यानंतर मातीचीूपो ते रोखलाय म्हणजे रोखली जाते झाडं लावल्यानंतर म्हणून झाडं भरपूर लावायला पाहिजेत. पण मानू आज. बिल्डिंग बांधण्यामुळे हे त्यामुळे झाड आडवायले की झाड तोडून टाकतात हे चुकीच आहे.
बरोबर बरोबर बोलताय तुम्ही आणि अजून ना अजून पण एक निवारा पण नाहीे बरोबर पक्ष्यांना जागा नाही आहे पक्ष्यांना जागा नाहीये हो हो. जिथे आता आम्ही राहतो त्या एरियामध्ये पण आहे ना. पक्षी आमच्या इथे जथे मी राहत. तिे पक्षी तर असे नुसते म्हणजे चव चू च्यू करत असतात कारणी त्यांना जागा नसते झाडावर रात्री झोप.
हो आणि वातावरण थंड आणि संतुलित ठेवतं झाड लावल्यानंतर
हो हो बरोबर.
वातावरण थंड राहतं गरम होत नाही आता उन्हाळ्यामध्ये उष्णता किती अस. त्यामुळे माणूस गरम व्हाल्यानंतर घरामध्ये झाडाखाली जाऊन बसल्यानंतर
हम्म हो बरोबर आहे. नाही आणि ज्या ठिकाणी झाडं असतात बघा आता आपण कधीतरी एखद्या दिवशी फिरायला गेलो. तिथे झाडं असली की आपल्याला किती म्हणजे प्रसन्न वाटतं ना किती छान वाटतं कि ते हिरळ बघाला हे बघायला त्यामुळे ते एक प्रकारे ना आपलं माइंड रिफ्रेश करतात. माइंड रिफ्रेश होत आपलं त्याच्याने हा आता इव्हन आजी आजोबा पूर्वी कसं फिरायला जायचे तर तथे पटांगणातच झाडा अस. आजकाल फक्त म्हणजे काही ठराव. पार्क असे आहेत जिथे फक्त तुम्हाला जशी मोठी मोठी झाडं बघायला मिळतील. बाकी सगळ्या अशा नॉर्मली नाही मिळणार.
झाड लावण्यासाठी दरवर्षी किमाने एक तरी झाड लावायला. जे आणि लावलेल्या झाडांना नियमित पाणी पण द्यायला पाहिजे.
बरोबर बरोबर बोलताय हा.
ह आणि झाडांचे अनावश्यक तोड थांबायला थांबायला पाहिजे आपण
हो हो हो. म्हणजे एखादी रिकामी जागा मिळाली की तिथे हो हो. म्हणजे एखाद्या जरी तुम्ही रोजच्या हा. म्हटलं रोजच्या ह्याच्यामध्ये जरी नसेल तर एखाद्या अशी जागा असतेच ना की जिथे थोड. म्हणजे नाही का ती जागा फ्री आहे बाबा तिथे काही नाहीय. तिथे फार आता कोणी काही कनस्ट्रक्शन करणार तिे जाड लावलं.
नाही तर आपण इतरांना पण प्रेरित करायला पाहिजे क बाबा तुम्ही पण झाड लावा. सगळ्यांना म्हणजे प्राण्यांना पण बसायला जागा होईल आणि निवारा मिळेल त्यांना पण आणि आपण आपल्याला पण ऑक्सिजन मिळू शकतो रोजचा ताजा सावली मिळत आणि झाड ला. का मिळत ना आपल्याला अन्न मिळत फळ देत झाड ऑक्सिजन देत. तो निवारा मिळत लाकडं मिळतं त्यानंतर
हम्म आणि आता म्हणजे मुलं पण बघ ना आता आपलं लहानपण म्हणजे माझं लहानपण मला आठवतं. की त्याच्यामध्ये आम्ही एवढे झाड म्हणजे झाडांच्या खाली आम्ही एवढे खेळलय. म्हणजे झाडावर चढणं हे आहे आता आजकालच्या मुलांना बघायला सुद्धा मिळत नाहीये. की झाडावर चढणं वगैरे हे खेळ असतो हे त्यांना माहितीच नाहीये.
म्हण झाृथ ख व आणि नि जीवन आणि सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकाने एक झाड तरी लावायला पाहिजे. मु ते म्हणत नाहीत का झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश आचरणात आणायला
आणायला पाहिजे हो हो जेवढं म्हणजे जेवढं आता तुम्ही पण सांगू आपण नक्की करू हे म्हणजे नाही का आपण आपल्या ज्या ग्रुप आहेत. किंवा आपली जे सोसायटी आहेत आपल्या आसपास जेवढे लोक आहेत. त्यांना आपण सांगूयात, की बाबा तुम्ही झाडं लावा. आता जसं फक्त, प्रेरित केलं पाहिजे, त्यांना त्याचा फायदा सांगितला पाहिजे. कारण की आणि कन्स्ट्रक्शन साईट वाल्यांना सुद्धा, म्हणजे मला असं वाट तना काहीतरी गवर्नमेंटनी सुद्धा लागू केलं पाहिजे.
तर आधी सगायला पाहीजे तुम्ही झाडं तोडू नका. मो म्हणजे खरंय, तुमच बिल्डंग होईल, पण झाडांच
झ झाडांचं नुकसान होईल. तुम्ही अशी एक जागा ठराविक ठेवा, बा जिथे तुम्ही झाडं परत लावणार ती. असं म्हणजे काहीतरी, हं.
आपल्या जीवनाचं संरक्षण होईल. नाही तर काहीच संरक्षण नाही.
खरं बोलताय तुम्ही. नाही तर मग काय होईल माहितीय का? आपल्या इथे कधीच आपल्याला तो पाऊस आणि जे आपल्या नॅचरल गोष्टी ज्या मिळत होत्या, झाड कडन. त्या कधीच नाही मिळणार. कधीच नाही मिळणार, त्यामुळे आपल्याला की स सगळ्यांना थोडसं पुढे ढकललं पाहिजे. आपल्या लहान मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे, कि बाबा तुम्ही पण ह्याचे फायदा ज आहे ते ज करा. म्हणजे तुम्ही त्याचा फायदा समजून दिला पाहिजे लहान
हो हो. हा, आणि लहान मुलांना आतापासूनच आप पण सांगितल तर त्या म्हणजे प्रेरित होऊ शकतात ना.
हो, हो हो.
तेपणी पण त्यांना ती सवय लागून जाईल. की झाडं लावायला पाहिजे आपल्याला ह्याच्यातून ऑक्सिजन मिळतो. त्यामुळं आप पलं शरीर आरोग्य, म्हणजे आरोग्य आपलं चांगलं राहत. हो. आणि कारण झाडं तोडल्यानंतर पोल्युशनची हवा चुकीची आहे. आपल्याला पोल्युशन ची हवा घेतल्यानंतर आपल्या आरोग्या, म्हणजे आरोग्याच्या आपली हेळसांड होते. आरोग्या ठीक नाही राहात. रोग राई होते. किंवा बीपी शुगर असले पोल्युशनमुळे काही पण प्र
हो हो हो. नाही अस्तमा तर खूप कॉमन झालंय ना आता. की हवेच्या प्रदूषणामुळे अस तमा हे म्हणजे लहान लहान मुलांमध्ये आपण बघतोय. हो.
ना वयस्कर माणसांनाच नाही, तर मुलांना पण त्या अस्तमाचा त्रास होऊ लागलाय.
त्रास व्हायला लागला आता. म्हणजे पूर्वी जसं आपण फिरायचो ना की ज्या वेळेला आपण, आम्ही आम्ही तर कधी लहानपणी स्कार्फ सुद्धा नाही बांधला. पण आता आपण मास्कशिवाय लहान मुलांना घरातनं बाहेर नाही
पा पाठवतच नाही. हा, आणि जास्त म्हणलं तर प्रकार हा पोल्युशन किंवा झाडं तोडण्याचा हा सिटीमध्येच हो तो. गावाकडे हे म्हणजे उलट गावाकडची माणसं ना हा गावाकडे माणसं आवडीन झाडे लावतात. झाडे जगवतात. रोजचं पाणी घालतात.
हो हो. आणि ते निरोगी पण राहतात. म्हणजे त्यांची हेल्थ बघा आणि आपल्या हेल्थ मध्ये फार फरक आहे. जे शहरात राहतात ज आणि गावात जे राहतात त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार फरक आहे. कारण की ते म्हणजे शंभर शंभर वर्ष सुद्धा अजूनही मी बघितलं की काही आजी आजोबा जगतात.
ती सिटीतले माणस इतके दिवस टिकत नाहीत. खूप खूप जास्त झाले तर बघ चाळीस ते पन्नास, आता तर चाळीस ते पन्नासच.
हो. खूप लवकर आजार व्हायला लागले ह्या सगळ्या गोष्टी ष्टींमुळे, कारण की आपल नेचरच्या अगेन्स् स्ट आपण जायला लागलो. आपलं जे नॅचरल गोष्टी त्याच्या अगेनस्ट आपण जायला लागलो. त्यामुळे हे व्हायला लागल. त अस मा वा ला आपण थोडसं म्हणजे, आपल्या साईटने आता आपल्याला तर ही गोष्ट माहितीये मनापासन. त्यामुळे आपण ह्याच्या थोडसं प्रोत्साहन केलं पाहिजे. किंवा म्हणजे त्याच असं एक चालू केलं पाहिजे काहीतरी. की बाबा एक मेसेजच का होईना की पण लोकांना ते अं जाणून देण्यासाठी आप पण सुरू केलं पाहिजे काहीतरी आणि गव्हर्नमेंटनी पण काही रूल लागू केले पाहिजे.
पाहिजे. गव्हर्मेंट रूल रागू लागू करत नाहीत ना, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. गव्हर्नमेंटने जर रोल लागू केला ना तर हा प्रॉब्लेम नाही हो तेवढा झाड तोडण्याचा वगैरे
बरोबर आणि पैसे देऊन करता तो त्यामुळे त्यांनी काय कय पाहिज एकम्ट्रिक्ट करायला पाजेर का तुम्हीिथे झाडेड लावली तर आम्हीुमच क्स्ट्रक्श प्रूव्हच नाही करणार असं काहीतरी केलं पाहिजे
हो ना हो ना बरोबर आहे ना तुमचं पण त्यामुळे म्हणून ते एक घुषणा नाही का झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा बरोबर ये आमलात आणायला पाहिजे आमलात आणल्या नंतर आपल्याला पण उपोगी आहे लहान मुलांना वृद्ध माणसांना प्र्ये
सगळ्यांसाठी छान होईल ते सगळ्यांसाठी आप पर्यावरणासाठी छान होईल ते त्यामुळे त्याला की आपण आपल्यापासून ह्याची सुरुवात करूयात नक्की आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून
श एक झाड लावाय आणि त्याच संगोपन करायच म्हणजे वेळेवरती झाड लावलेय आणि त्याच निष्काळजीपणा करायचं पाणी नाही घातल्यानंतर कुठलं मग ते झाड वाढणार आहे वाळूनच जाईल ना ते झाड त्यामुळे त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही त्यामुळं दरवर्षी आपण स्वतापासून आपल्या हो आपण स्वतः हा सुरूयात करूयात
हम्म
हा
चला ठीक आहे छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण नक्की हा संदेश सगळ्यां पर्यंत पोहोचूयात आणि ह्याला पुढे नेऊयात नक्की प्रेरित करूयात
वा
हो हो नक्की नक्की चला धन्यवाद तुमचा दिवस छान जाव आजचा थँक यू
तुमचा पण दिवस छान जाऊो थँक्यू बाय
थँक्यू बाय